हॅलो, हा ताई बोला
काय करत आहे रेवा ताई?
काय नाय लसीकरणाचा डाटा भरत होतो.
तुमचं झालं का लसीकरण?
नाही म हा झाल ना लसीकरण ना दोन तारखेला होतं लस करण म्हणजे मुलांच लसीकरणा अस जातात नाही का तुम्ही ते मला समजून दिलं होता ना
हो हो,
ते बरोफत हो,
आमस पण आज आरोग्य तपासणी होते अंगनवाडी क्रमांक चारला
हम्म,
मी पण तिथच गेली होती पण आता रंजना मॅडमांशी बोलणं झालं आमचं तर आपल्याकडे पण विजिट ला येणार आहे सांगत. तिरंजना मॅडम मी तुम्हाला कोल करून सांगणारच होती पण तुचच कोल आलं असं सांगत हो
काय ते बघ,
आज जर हा आज मलगावच किल्ल्यार होऊन जाणार सांगत होती ती
हम्म,
उद्या मानमोड्याच करणार ते परवाल येतील इथं आमच्या कडतील गावामध्ये विजिट राहणार
आज मंगळवार आहे ना का बुधवार त
मंगळवार,
हा मंगळवार,
उद्या परत हा उद्यान परत चार दिवसाच सांगितलं होत.
हा सोमवार हा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार
गुरुवारपर्यंत विजिट राहणार त्यांच्या तरस आहे. संध्याकाळीपर्यंत राहतील ते गुरुवारी म्हणजे हे आमचे तीन गाव म्हणजे एका लाईनत आहे ना. तर ते पहिले इथं नाही तर गो गोटाळी, लंगडी, सामसैली नाही तर सामसैली, लंगडी घोटाळी. असं येतील ते आणि आपल्याकडे हे आमच्याकडे तीन गावामध्ये पंचवीस महिलांना भेट द्यायची आहे. सांगा कुठ
हो. पंचवीस बरोबर, जुन्या गावांमध्ये पंचवीस का हो ते पण तुम नव्याच गावावर
हा आमच्याकडे पंचवीस म्हणजे समजा कोकिरदा ताईकडे पाच राहतील. अ अंजलिताईकडे पाच राहतील. सुमित्राकडे पाच राहतील. माझ्याकडे पाच राहतील. आणि कडे पाच राहतील. अस एकूण पंचवीस महिला असणार.
तुमच्या पाच
मग आम्ही पाच आमच्या गावातले पाच नाही आहे. समसैलीला दोन आहे. लंगडीला दोन आहे. आणि गो आहे. मग ती मॅडम सांगत होती ना. तिघे गावाना मिळून पंचवीस लाभार्थी मग एकी जर प पाच जणी आहेत. तर एकेकीला पाच पाचच येणार ते
हो,
तसं करायला पाहिजे. मॅडमांनी मॅसेज टाकायला पाहिजे. पाच पाच जणींना तरी तुम्ही सांगून ठेवा. असा,
हो, मग तस चांगलं चांगलं राहणार मग एकिलाच मग त्रास अस नाही होणार ना.
हा बोलता आला पाहिजे महिलांना
हो,
कारण मग महिला बोलत नाही.
हम्म बोलत नाही ना..
हा मग तो प्रॉब्लेम येतो. हा त्यांनी बोलायला पाहिजे. सांगायला पाहिजे. त्यांना काय काय दिलं गेलेलं आहे? त्यांना कोणत्या संस्थेने दिलेल आहे?
तस पण सांगता यायला पाहिजेल त्यांना, नाही तर आपण काय नाव सांगणार ते काय सांगणार. बोलण्यामध्ये पण चुकतात ना शिकलेली जी बाई
रंजना मॅडम आता सांगत होती तर मला तर सगळं कसं तरी वाटतं गं, मनाला काय विचारती? महिलांपेक्षा मला जास्त टेन्शन येऊन जातं.
नाही तर केक नाही सांगणार केक सांगणार.
हा, तसं तर तसं काय नाही, बायांच्या ते बाह्य संस्था आरोग्य ग्राम प्रकल्प. कडणं असं सांगितलं ना तरी त्यांना समजु
सम हो तर समजेल. पुरं जर सांगायला गेलं त म. ते तर समजणार नाही, कायच सांगणार ना ते, बाह्य स ता जर सांगितलं ना तरी
हा, आता त्यांच्याकडून ते कोणच्यात् तर फॉर्म मग पूर्ण करून घेताय सांगत होते मॅडम.
पंचाहत्तर हो पंचाहत्तर बरोबर.
विजिटला आज आहे ते, पण आज मला गावच आज जवळ जवळ होऊन जा होणार सांगत होती मॅडम.
का मा मानमुड्याला आहेत ना ते?
हा मानमोड्याला. दोन दोन व्यक्ती म्हणजे ते पाच जण आहे का काय माहित? सरा पाच जण
असं असं असते ना म पाच जण.
हा. त्याचं तिथं करणार आणि बाकीच इकडे येणार ते, सांगत होते.
आजच
हा नाय आज नाय येणार, उद्या परवा या दोन दिवसात कधी पण येऊ शकतात ते आमच्याकडे.
हो. नंतर सगळा न नंतर त्यांची विजिट.
हो. ते येऊन ते सगळं आपलं रजिस्टर बघतील. कोणत्या महिलांना यादी आपली यादी किती महिलांना दिलेलं आहे. हे त्यांना सांगता येतं त्यांना
हम्म, तसं बघणार का? तुम्ही कोणत्या वही मध्ये ते लिहितात मग?
आहे ना माझ्याकडे स्पेशल रजिस्टर आहे, यादी म्हणजे हा सिग्नेचर पण, हो सिग्नेचर.
सिग्नेचरवाला तेच ना र
हा, हा तेच म्हणजे त्याच्यात मिनी दोन भाग केलेले आहे आपलं मनधना ऑफिसचं एक होतं अर्धा पासून. आणि हे बाकीच एक
तथे पण तु हे गेला का आपण म्हणजे मिीटिंगला जातोते?
हा ना घेत पहिले घेत होते आता नाही घेत नाय साह्य. तेच ग कसं करायचं समजत पण नाही रे काही
तू त समजून जाते मला तर समजत पण नाही.
नाही ग विजिटला येणार आहे असं सांगून दिलं तर?
ह
कसंतरी होत मनाला. काय विचारतील काय सांगतील?
ते मग ते व्हिजिटला येणार त्यांच्यासाठी जेवण वगैरे पण बनवायचं असतं का?
नाही ते थां थांबत नाही की? जास्त नाही हा जास्त म्हणजे थांब तर ते ते पहिलेच सांगून देत अस तर ना आणि आणि तसच ते चहा वैगरे घेणार जास्त नाही थांबणार ते इथ. म्हणजे असणार त्यांना जेवण पण असं मन गावलाणा. हे जास्त पूर्ण दिवस फिरत आहे ना ते त्या
हो हो हो
त्याच्यामुळे आणि आपल्याकडे कस आहे. अर्धा एक तास साठी ते थांबतील समजा. जास्त नाही थांबणार म्हण हो बन नाते
अस हो.
मॅडमना विचारावं लागेल मला आले मॅडमांना फोन कराव लागेल अस.
हा त्यांना विचारून घ्यायचं मग ते सांगणार तसं
हा मॅडमांना कॉल करून सांगावं लागेल काय करताय काय काय विचारतील ते कस सांगणार कस सांगायचोय ते म्हणणार आता कॉल करून विचारून घेते मी कधी येणार आहे हा
मला सांगत होते आता म्हणजे ते अ किशन गार्डनचे ते यादी पाहणार अ त्यांना विचारणार कोणकोणते म्हणजे रोप दिले होते असं ते विचारणार त्यांना त्यांना सांगून ठेवायचं व्यवस्थित कसं बोलायचं काय आपलं स्य त्याचं नाव वगैरे तस त्यांना सांगून ठेवायचं सांगत होते ते
ह मला पण अस समजे चांगले हुशार व्यक्ती असतील ना त्यांना भेट देऊन सांगाव लागेल भाई उद्या फिरावंच लागेल गावात
हा
म्हणजे कस आहे वेळेवर सांगितलं ना त्यांना तर मग ते सांगू शकतील आणि आपण अचानक त्यांना त्यांच्या दारी घेऊन जाणार तर ते बोलणार का नाही बोलणार या हा बोलणार का नाही बोलणार ते पण त्याची पण आपण गॅरंटी घेऊ नाही शकत
हो
कारण बघवाय ते आपल्या समोर तर बोलतात पण असं विजीटला ‌आल्यावर बोलायला पाहिजे
हो बोलायला पाहिजे.
तेच ना, मला आता तेच विची आ वि चारणासा विचारण्यासाठी सोनाली मॅडमांना कॉल करावं लागेल, आता त्यांच्याकडनं माहिती काढते मी कि ती किती दिवसांनी येणार ते म्हणजे उद्या येतील का परवा येे तील आणि महिलांना काय विचारतील? तो फॉर्म कसा भरून घेता येतेे? काय काय विचारतात? काय सगळं असं आता सोनाली मॅडमांना लावून विचारा. लागेल.
हम्म
बई विमा ताई ते भरून घेत आहे ना म्हणजे पंचवीस जणांचा फॉर्म भरून घेणार आहे, आन्
म्हणजे ते म्हणजे ते विजिट देतात त्यांना का? त्यांच फॉर्म भरून घेतात. हम्म
स सांगत होती रंजना मॅडम. पण आता मला सोनाली मॅडमांनाच लावावं लागेल. कारण ते स स सांग ते सगळं त्यांना माहित अस सणार, जातात ना ते जातात ना मग विजिटला तिथं.
हो, नाय रजना मॅडम नाही येत का विजीटला?
हा, त्यांना विचार विचारून घेते मी आत ता कसंय काय?
हो
बई आमच्या गावाकडचे नाव देऊन दिलेले मॅडमांनी.
विजीटला हा ना.
आमच्याकडे विजिट होणार. अरे बाई, किती काय विचारतील ते? टेन्शन येऊन जातं रेवा ताई.
तुम्ही फडफडा बोलतात ना, काही
नाही, बोलायला अरे बोलायला तर मी बोलते तसं काही नाही. पण कसंय, समोरची व्यक् ती जी आपण आपण सरांना त्यांच्या घरी घेऊन जाणार आहे. ती व्यक्ती हो
हो हो, ते तर आहेच.
तो टेन्शन येतो दुसरा काहीच नाही. कारण ती व्यक्ती बोलली ना तर बरं आहे. नाही बोलू की तर मग कसंय, हे खरंच दिलेला हा शंका येते ना मग त्यांना. खरंच हे काम करतात कि नाही करतात असं.